यालय का आवाज?
यालाय यालाय.
मग काय च्या पिलीस?
नाही अजून आत्ता करायचा तू?
मी पण नाही बाई चाह पीत नाही मगाशी कोकम केलेलं जरा.
हां.
तीन वाजता मग कोकम पिलं सगळीजण मग आज काय चाह नको बाई केलंलच नाही.
दुपारच जरा गारच लागतय सोड.
हम्म उन्हाळा हाय, हम्म.
हम्म काय चहा काय पित नाही सरबत कोकमच केलत तेच पिलं. हेनी, पोरी गेल्या मळ्याला.
हा हा हा.
मंग आणि काय मग?
काय नाही बघ फरशी पुसलो आता.
हम्म.
मग बसलं.
माझ पण आवरायचं होत घरातलं, पीको फॉलच पण करत होतो जरा.
हां हां.
त्यामूळ ते जरा साड्या पिकोफॉल करून ठेवलो सगळं. द्यायच्यात गिरायकाच्या हम्म. त्यामुळं मता मगाच्यान सगळं ते आवरलं.
हा हा.
आता म्हणलं बसूया जरा.
होय.
तुम्ही काय कुठे ट्रिपला गेलता म्हणा काय, काय कुठे, कुठे फिरून आला?
होय गेलेलो हम्पी ला.
हम्म, कवा किती कोण, कोण गेलतसा.
सगळी फॅमिली आणि शेजाराचे होते थोडेजण.
हा.
गेलेलो हंपीला लांब आहे सोड इथून प्रवासात ते गेले आठ, नऊ तास.
हम्म.
त्यानंतर हो लांब हाय कर्नाटक मध्ये आहेना ते.
हा हा.
छान होत. हंपी फार मोठा आहे बघायला बघण्यासारखा आहे तिथं भरपूर खरं एका दिवसात ते पूर्णच होत नाही सगळं बघून. त्याला एक दिवस स्टे करायला पाहिजे. आम्ही कसं दुसरीकडे पण जाणार होतो त्यामुळे तिथे एकच दिवस राहिलो.
हा.
एका दिवसात जेवढं शक्य होईल तेवढं बघितलं सगळं. थोडा, थोडा वेळ सगळे असे दगडाचे मंदिर ते नाहीत.
होय.
पण त्या एक, एक देवारात देवच नाही आहे म्हणजे युद्धाच्या वेळी लोक लोकांनी नेलेलं तेन असं. फार जुनी शंभर, दीडशे शतकाच्या पूर्वीची आहे ती मंदिर.
होय, मग कशी आहेत दगडीच आहेत काय सगळी?
सगळी दगडीच आहेत प्राचीन काळाचं असं.
हा हा.
जास्त करून शिवलिंगच आहेत शिवलिंग हो आणि खरं वेगळ्या प्रकारच्या कसं शिवलिंग असं वर गोल आणि खाली असं वेगळ असतेय. तसे नाईत फक्त ते वरच गोलच असं वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्येक मंदिरात शिवलिंगय भारी, भारी.
होय.
तेच बघत होतं सगळं छान आहे बघण्यासारख आहे. आणि ते आपलं पन्नास रुपयेच्या नोटेवरच रडारं.
हा हा.
ते पण तिथंच हाय.
होय तिथ हाय व्हय ते हंपीत हाय होय? ह हा हा.
काय आहे तीथ पण आत लय भरपूर चालत जाव लागते पण त्यांच्या गाड्या पण असत्यात त्या. पंधरा रुपयेला काहीतरी अ खेप आहेत म्हणजे एकाच पंधरा रुपये असा असत्या गाडी ती.
हा.
मग जाताना आम्ही चालतच गेलो मग फार वेळ लागला चालत जायला. आणि उन्हात तेवढं चालत होईना पण मग तिथलं बघितलं येताना मग त्या गाडीत न आलो त्या पण वेगळ्या प्रकारच्या गाड्या छान वाटत होत्या.
बसायला.
होय.
आन ते बघायसारखं आहे सगळं.
होय बघायसारखं हाय.
हम्म, हा हा हा मग आणि काय तिथं फिरायसारखं काय नव्हतं काय तिथं, जेवायला तेन तिथलं काय वेगळं काय?
वेगळं काय तिथं जरा सगळं म्हणजे कर्नाटक म्हणजे सगळं उडपीच असतय जास्त करून. डोसा हे ते, पण एका ठीक ठिकाणी आम्ही जेवलो तिथं म्हणजे छान होतं दोन-तीन प्रकारच्या भाज्या होत्या चपाती होती, भाकरी होती
हा
हे असं भाज्या पण वेगळ्या प्रकारे केलेल्या होत्या, अ पापड होत छान होतं एका ठिकाणी जेवण, तिथं तेवढं छान मिळालय एका ठिकाणी जेवण आम्हाला, बाकी ठिकाणी कुठं काही जेवण मिळालं नाही व्यवस्थित.
होय, अ बघण्यासारखं आहे म्हण हंपी.
होय बघण्यासारखी आहे छान आहे म्हणजे प्राचीन इतिहास हिस्ट्री सगळी जुन्या काळातली तिथं बघायला मिळत्या.
म्हणजे कवा तर जायला बरं. कवा आता अ हेनी नेतील तवा आता, आमांना हंपी बघायला.
होय. छान आहे खरं, फार म्हणजे मोठ बघण्यासारखं वेगवेगळं राणीचे तलाव-बिलाव असं त्यात काळच सगळं पाणी प्रत्येक सिलिंग मध्ये एक-एक तर पाणी हाय पूर्ण अस आत जाया लागतंय.
होय
होय छान हुत.
मग भारीे आहे, एन्जॉयमेंट झाला म्हण मग चांगला.
एन्जॉय झाला, मज्जा आली.
हम्म पाणी वगैरे उन्हात गेल असाल, त्यामुळे पाणी जास्त घेऊन गेला असशीला.
होय पाणी आम्ही ते बिसलरी बॉटल्सच घेऊन गेलेलो. ते संपल्यावर आणि लागल तस सगळे कडं गार कुठं असेल तिथं गार पाण्याच बॉटल्स घ्यायच.
हा ऊन पण भरपूर आहे ग आता.
होय, कस पावसाळा लागायच त ह्याला म्हणजे तेच की.
हम्म म्हणजे उन असलं की फिरायच प्रॉब्लेम येतय ना उन्हात.
होय, पण काय एवढा त्रास वाटला नाही, छान बघण्यासारखं मस्त अस सगळ अस दगडाचे सगळे प्राचीन काळ
जेवण तेन सुट झालं न्हवं तिथलं, काय बिघडलं वगैरे नाही ना.
नाही नाही सूट झालं जेवण आपल्यासारखं होतय एका ठिकाणी छान. दुपारच तेच तेवढं छान मिळालं, त्यानंतर संध्याकाळच वगैरे काय एवढं मिळालं नाही पण खाल्लं आता काय कराय
सगळीजण जेवलीत?
होय, सगळळी जेवलीत.
हम्, मग म्हणलं कुठे गेलतासा काय घेलतासा विचारावं. काय काय फिरून आलासा.
होय. गेलेलो हंपीला.
हम्म, तिथं दगडांचं सगळं मग तिथं विशेष काय असं ते हेच आहे रडारचं आहे व्हय.
हा ते नोटेवरच म्हणलं तर तेच बाकीचे भरपूर मंदिर आहेत आणि एक तर मंदिर असं आहे पूर्ण असं उंच असं मंदिर आहे. ते आणि त्याची सावली बरोबर तुझं पाठी माग एक हे आहे वरती काहीतरी मंदिरच आहे ते पण तिथं तिथं तिथं त्याची सावली पडत्या बरोबर हाय अशी ते विज्ञान म्हणतात त्यांनी त्याला म्हणजे असं बांधकाम आहे की त्याची बरोबर सावली त्याच्या पाठीमाग तिकडं त्या छोट्या ह्याच्यात पडत्या त्या मंदिरात
होय.
होय ते तर एक लही भारी दिसते. म्हणजे ते गाईड चे यांनी घेतलेलं असत ज्या वक्ता दाखवाल ते ना सांगाल ते सगळा इतिहास मग आम्ही काय गाईड हा आम्ही काही गाईड घेतला नव्हता त्याने रेट जास्त सांगालते मग पियाला सगळी तिकडे एक रिक्षा केली होती. मग ते जे रि रिक्षावाले होते तेच सगळं दाखवालते आणि थोडक्यात माहिती सांगालते त्यांनी पण
हम्म,
त्यांनी जरा रेट कमी घेतले. गाईड लईच सांगालते रेट
गाईड लय घेतात ते पैसे
होय.
तेवढं तासभर सगळं फिरवतात सगळं
होय आणि कसं आपण नवीन असतो. तिथलं काय माहिती नसतंय त्यामुळे ते जास्त घ्यायला बघतात कधी कधी
जास्त पैसे मग आपल्याला तिथलं काय माहित नसतंय काय कळतं नसतंय. त्यांनी सांगतील तेवढं मग द्यायलाच पाहिजे.
होय द्यायलाच लागतं तेवढं.
हम्म, मग काय करायचं?
तेच कि,
बाकीचे सगळे जण व्यवस्थित फिरलीत त्यांन
होय सगळी फिरलीत.
हम्म हम्म,
सगळे म्हणजे सगळं बघितलेत पॉईंटस वगैरे
हा,
फोटो पण काढले भरपूर.
हम्म, फोटो तर पाहिजेच की, ट्रीपला गेलाय म्हणल्यावर. मेमरी ते तर पाहिजे पहिला
ते असं विकायला पण ते रडार वगैरे विकायला होते.
छोटं, ते दगडाचे होते का रडार?
एक एक दगडाचे होते. एक एक ह्याचे होते. पण त्याचं पण रेट जास्त होत. ते काय आम्ही घेत नाही परिस एक घेतली तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स होत्या. अशा प्लास्टिक मध्ये तेन छान होत्या हँडबॅग ते खरं लई महाग हजार रुपयाला दोन हजार रुपयाला तस त्या हे पण लई रेट तिकडं लईच महाग आहे सगळं मग काय घेतली नाही एक घेतली तेवढी पर्स ते पण तिला बार्गेर्लिंग करून करून त्या बाईकडून घेतली जाते ह हम्म हम्म
करायचं महाग तिकडचं हो हे वेगळंच म्हणल्यावर काय
होय
ह काय घ्यायला काय तर तिथला विशेष काय तर घ्यायला तर पाहिजे गेलंय म्हटल्यावर?
आठवण काय तर राहायला नको
हो. आठवण कायतर असं असं आम्ही तिकड गेलेलो आणि ही वस्तू आणलो. याची आठवण राहत्या ना पुन्हा अअअ ट्रिपच्या आठवण राहत्या.
प्रत्येक ठिकाणच असं तिकीट वगैरे पण एक एक ठिकाणी होतं बघायचं
हा.
त्यानंतर त्यांनी हे पण करतात म्हणजे. अ ते वॉचमॅन वगैरे असतात स्टिक्ट असतात सगळं. काय घाण वगैरे करू देत नाहीत तिथल्या झाडांना हात लावू देत नाहीत तोडू वगैरे का देत नाहीत. असं त्यांनी व्यवस्थित ठेवलंय पण सगळं.
होय.
अ एक्झिबिशन पण आहेत तिथं वेगवेगळ्या दगडाच्या मुर्त्यातेन. त्या का युद्धात असं तुटलेल्या सगळ्या मूर्त्यात तेन एक्झिबिशनल.
एक्झिबिशन ला ठेवल्यात होय म्हणजे असं एक्झिबिशन आहे तिथं.
हा गणपतीचे त्यात. कालच्या गणपतीच्या मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारे पण आहेत तिथं
होय. चांगलय हे मग बघाय सारख आहे.
त्या काळच सगळं हाय.
हम्म हम् हम्. चांगली झाली ट्रीप म्हणा म.
आणि काय मग चहा झाला.
चहा म्हणजे ह चहा काय नाही बाई घेत. आता काय मगाशी कोकमच पिलोय त्यामुळच चहा काय घेतलच नाही मग आता. गेलात मळ्याला सगळेजण आता मग पेशा झोपल्या. मग ती उठली की आवरायचं बाकीचं तिला थोडं चहा करून द्यायचा.
पोरगी झोपल्या होय.
हा पोरगी झोपल्या.
हा हा हा.
मग आता बघायचं तिला कायतर द्यायच बनवून.
हा हा हा.
मग आणि काय.
ह काय नाही बघ.
तुझं चहा.
चहा आता करतो की चहा घ्यायच चहा सोबत खायला काय तर आणायचं.
हा हा.
खायला काय तर लाग. चहा सोबत अअ होय नुसतंच जात नाही चहा.
काय तर पाहिजेच चहा सोबत खायाला
होय
हम्म चालतय कर मग चहा तेन कर बनव पी मी पण चहा पिते हम्म चालतंय हा-हा ठेव